हॅलो हॅलो. हॅलो.
हा बोला. हॅलो.
तब्येत काय म्हणत्या?
आहे ठीक आहे आता थोडी औषध गोळ्या सुरू आहेत.
हां हां.
कांकडे जाऊन आलो.
इंजेक्शन केलं
हो केलं ना डेली रुटीन असतं आपलं त्यामुळं आपल्याला दवाखान्यात. सर्दी, कणकनी, ताप
व्हायरल इन्फेक्शन
व्हायरल इन्फेक्शन झालं.
हां हां. आणि अ भाज जे भाजी आज बाजारात आली असेल तुमच्या इथं.
हो आज बाजार असतो ना शनिवारी आमचा.
हम्म. मग काय काय आलेलं.
भाज्या बरोबर होता. वांगी होती, बटाटे, कांदे. टोमॅटो शेपूची भाजी किती महाग झाली आहे तीस रुपये पेंडी शेपूची भाजी गेल्या शनिवारी तरी हो शेपू. अशी मेथीची भाजी. लाल मार्ट नसत का ते, लाल कलर च. ती भाजी होती तांदळाची भाजी होती.
हम्म.
मोठा माठ होता तो. आंबे आता कमी आले आता ग गव्हा आंबा म्हणून मिळतो की नाही तो लांबडा.
हां. हा.
त्यामुळं आंबे नाहीये बाजारा मध्ये. आहेत बाजारातले आंबे.
ते तोतापुरी आंबा असतोय ना.
ह..
चिरून खायाचा.
हा.
ते दहा शंभर ला सहा होते.
हो का.
हो बाजारात आमच्या रविवारी पण गोड होता.
तुम्ही आणले होते का.
हम्म.
आणि आता देशीआंबा बंद झाला. म्हणजे केसरी तेन बंद झाला आता.
ओकेश्वर हापूस.
आ..
ते पण भरपूर प्रकार आहेत ना, ते सगळे बंद झाले.
हा तोतापुरी तेवढा आहे.
तोतापुरी म्हणजे काय असतं नेमकं.
तो मोठा तुम्ही म्हणताय तो.
हो का त्याला तोता नाव आहे का.
ह..
ह हं.
ते आकारान मोठ‌ं असतात त.
मोठा हं..
आणि लांबडा पण असतो.
हम हम हम.
आणि ते, आता डाळिंबाचा आणि सफरचंदाचा सीजन चालू झालंय ना.
हो.
डाळींब तर भरपूर आल्यात बाजारात.
माहाग असती ना पण.
तिथं नाही विचारलं आज सगळा बाजार. पेटेत ना सगळ्या तेच होतं, लग्नाला गेलतो ना. तेव्हा बघितलं जातना. सफरचंद आणि डाळिंबच्या असते आणि ड्रॅगन
ड्रॅगन फ्रूट आता सर्वत्र बनत त्याची शेती चालू आहे ना. व्यवसाय झा पद्धतीचा तो आता.
हां.
अगोदर ड्रॅगन फ्रूट म्हणजे काय हे माहिती नव्हतं. लोकांना आता प्रत्येकाच्या शेतात. ड्रॅगन फ्रूटचे झाड असतात.
आम्ही एका गावाला चालेलो मग ते उन्हाळ्याच्या. म्हणजे उन्हाळा संपून जून लागायच्या वेळेला.
हम हम.
एका गावाल त्याला . रस्त्याच कडेला ना ते ड्रॅगन फ्रूटची झाडं फळा सकट काढून पेकलेली.
का बरं काय झालं असल.
म्हणजे त्या वेळेला दर नव्हता ना.
हा रेटचा प्रॉब्लेम पण असू शकतो बरोबर.
मोद आणखी कारल्याचा वेळ तर कारल्यासकटच.
म्हणजे शेतकऱ्याला ते परवड .
हा म्हणजे कसं ते ते पिवळी-पिवळी पान व्हाय लागली ना कारल्याची.
आं पाणी नसेल रोग पडला असेल त्या.
हा रोग आलेला पण कारली चांगली होती. हॅलो.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
रेंज मध्ये या रेंज मध्ये.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
रेंज नाय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
अडकाय लावले मध्ये-मध्ये.
तुमचा आवाज येतोय मला पष्ट.
पण तुमच्याकडचा अडकाय लागलाय ना.
ऍपलं रेंज नसेल हो म मला फुल रेंज दाखवत. त येतं येतोय का आवाज?
पण तुमचा अडकं अडकत हा आता यायला लागलाय.
आम्ही बाहेरच आहे आत गेल तरी बाहेर असलं. तिच्याकडे
आणि तर आता इतका पण जे हा.
हॅलो. आवाज येतोय
होय होय होय.
आं बोला.
हा म्हणजे पाऊस पडल्यामुळं ते म्हणजे जास्त रोग पण पसरू शकतात ना.
हो.
अवं टोमॅटो ला किती दर आलेला.
हो मध्ये मध्ये पन्नास रुपये साठ रुपये किलो होते टोमॅटो.
हा हा. आता वीस ला किलो वीस ला किलो वीस ला किलो.
आता हळूहळू दहाला पाटी मोठी दोन किलोची भरलेली. अशे पण विकतात ना.
हांच की म्हणजे जेव्हा दर होता ना टोमॅटो ला तेव्हा आमच्या एका मावशीच्या मुलग्याने टोमॅटोची शेती केलेली.
हा.
रोज त्याचे पन्नास टन टोमॅटो निघायचे.
अरे बापरे! म्हणजे त्यांना रेट सापडला दर सापडला.
हां.. फायदा किती झाला असेल.
हो भरपूर कायदा झाला असला त्याला.
आणि कोथिंबीर तर वर्षभर त्यांच्या शेतातन हालत नाही.
कोथिंबीर आतातर बया या बाजारामध्ये कोथंबीर बघायला नव्हती, एवढी महाग झालेली आहे बघा कोथंबीर.
होय. आता पुुढल्या म्हणजे आणखी एक आठ दिवसांनी, भरपूर येत्या बाजारात सगळी कोथिंबीरच होत्या.
कोथिंबीर असते हो.
आणि उन्हाळ्याभर पण म्हणजे आधी कसं उन्हामुळे येत नव्हती कोथिंबीर. पण ह्या वर्षी उन्हाळा भर कोथिंबीर मिळाली आम्हाला तर.
नो
हॅल
म्हणजे पहिला आपल्या मार्च मार्च संपूर्ण एप्रिलला अशा वेळेला ना
हा.
कडक ऊन हुतं ना तेव्हा दहा रुपयेला दोन लिंबू मिळायचे.
हो.
पण एप्रिलच्या पंधरवड्यातच, पंधरा एप्रिलपासून दहाला चार लिंबू मिळायला लागल्यात.
हो.
आता लिंबूचं पण कसं झालंय कलम केलेलं असतं ना, कलमी झाडं जी असतात लिंबूची वगैरे
त्यांनाच जस्त लागतात लिंबू.
हा त्याला जास्त लागतात, त्यामुळे आता लिंबू पण स्वस्त व्हायला लागले ना.
हा. आणि आता बायकांना बायकांना पण आता आयडिया वेगळ्या वेगळ्या याय मार्फत किंवा असं मोबाईल मारफत असं, आयडिया वेगळ्या वेगळ्या निघायला लागल्यात ना.
हो.
त्यामुळं बायक आता कसं करत्यात माहिती. तुम्हाला एक रेसिपी सांगतो मी म्हणजे त्या. लिंबू साठवणीचा, लिंबू तेव्हा कशा प्रकारे साठवून ठेवतात आणि पाहुणे आल्यानंतर लगेच चटकन त्यांना ते सरबत बनवून देतात.
हां हां हां.
म्हणजे लिंब आणतात स्वस्त मिळतात तेव्हा? थंडीच्या दिवसात वगैरे. थंडीच्या दिवसात लिंबू आणतात ते पातेलं
रस
पातेलं पातेलं भरून रस काढलेला असतं ना, तेच तुप पट साखर घालतात, म्हणजे वन पातेल साखर घालत लिंबाचा.
हम्म हम्म हम्म.
आणि आणि ते परात उन्हात सुकायला ठेवतात.
हा.
आणि ते एक चार दिवस सुकलं ना.
आ
ते म्हणजे त्याची पावडर बनवून ठेवतात किंवा आहे तस फ्रीजर ठेवतात ते.
ठेवतात का?
हा आणि त्यावेळी ना. हा तर त्यातली एक वडी गर गार पाण्यात टाकायची. आणि हलवून ते दयायच सरबत.
हम्म. चांगली आइडीय आहे मग उन्हाळ्यामध्ये उठण्यापेक्षा.
हा ते
करून ठेकतात का ते?
आह.
सक्यूब टाईप, आईसक्यूब टाईप करून ठेवतात का ते?
हा हा, पण ते सुकवून ठेवतात वाळवून.
मी तुम्हाला ह्याच नंबरवरून परत रिटर्न कॉल केला तर चालेल का? लगेच जस्ट.
हो चालेल ना.
ओ हो. आमाला अशा भरपूर रेसिपी तुमच्याकडून ऐकायच्या आहेत. दीदी याच्यावर कुठ कुठ. तर मला साठवणुकीबद्दल काहीतरी मिळेल. आम्ही ती आयडिया वापरून वापृषी वापरूनशी वापरू शकेल ना आता थंडी का मग थंडी आली किंवा म ते लिंब घेऊन, त्याचा रस करून
हा.
नक्कीच आम्ही रेसिपी वापरू तुमची, आयडिया छान वाटते जणेकर उनाळ्यामध्ये पाहुण्यांना, आले की सरबत वगैरे पटकन देत येईल बणून.